हॅलो, हा याय लागलं बोला की,
तेच म्हणत होते मी आ
हम्.
आमच्या इथं म्हणजे ज्या वेळे मी सासरी होती, तिथे एक अघात झाला होता. खूप मोठा अपघात झाला होता. म्हणजे जागेवर दोघंजण ठार झाले होते.
हम्मम.
तिथं समोरून अे मोठे ट्रक येते माल ट्रक येत होता.
हम्म.
आणि ती दोघं गाडी होन होती तर रात्रीच अपघात म्हण ज्याला माहा ट्रकानी त्यांना धक्का दिला. त्यावेळेला त्यांुमच्या गाडीची काच वगैरे फुटून रस्त्यावर सगळी पडलेली ती गाडी ओढून. दुसऱ्या साईड ला जाऊन पडलेली आणि जागेवर दोघ जण ठार झाले एवढा मोठा- अपात झाला होता खूप मोठा अघात झाला होता त्यावेळेला.
ते कस ओवर्हलोड होतय ना ते त्यामुळे सगळं होत. ते मग वळणाला वळणा वळणाच्या रस्त्याला म्हणा ते त्रास होऊन जातय ते गाडी बॅलन्स होत नाही.
हा आणि त्यांनी चुकीच्या रस्त्याला पण आलेलीत कारण का जिथं. जो रस्ता होता तो दोचाकीसाठी होता. आणि तिने पण त्यांचा ट्रक घेऊन त्या त्या रस्त्यावरून तिने येत होती. त्यामुळे दुचाकीच्या आणि त्या माल ट्रकाची धडक झाली. धडक झालं डायरेक्ट ते ओढून जेणे असं ओढून पडलेत की. स नाही. हो असं मार ट्रक होता म्हणजे जे पोस्ट वगैरे करतात ना हां.
हा. आणि उसाचे ट्रक पण भरपूर होत तसे ते कारण एका माग. एक एका मागे एकका मागे कस त्यांची ट्रॉली असत. ते इकडे तिकडे इकडे तिकड आो गडत असते ते.
होय आणि त्याला जास्त भरलं की अ जर जास्तच लोड पडतेय त ते.
होय.
खूप मोठा ते म्हणजे त्यांची गाडी. सहजतेने ओढूनच पडलेली तं आणि जागेवर ठार चालते.
होय.
एवढा मोठा अपघात झालता.
ते कस होतय आपला माल जास्त जातोय आपलं काम हलकं होतंय म्हणून त्याने करायला जातात आपल्या डबल फेऱ्या होणार नाहीत.
आणि जाऊन जाऊन चुकीच्या रस्त्याला पण जातातअ तिन्ही चुकीच्या रस्त्याला होतीत. त म्हणजे चारचाकी साठी ती रस् तो रस्ता नव्हता त्यावेेळेला दू चा दूचाकीसाठी होता आणि त्यावेळेला चार चाकी त्यासाठी आलीत नाही एकदम धडक जाऊन ते घेत चालेली. जागेवर ठार झाले त्यावेळेला ते गावात पूर्ण सनसनच झालत.
मग काय तर.
सगळीजण त्या आज मोठ्या कारराने भ्यायलालू सुरू झाली म्हणजे. की त्यात दोन दुचाकी गाड्यांची नव्हतीस त्या
हम्म.
आणि असे अपघात होत असतात.
आपण. किती पण व्यवस्थित असला आपण किती पण सगळ्या रुट कि नाही. अ आपण आपल्यासाठी सगळं करत असलो म्हणजे आपण सगळं रुल पाळत असलो की नाही तर हो पुढचा कसा येईल पुढचं काय करल.
हा काय भरोसा नाही होय.
हम्म, पुढच्या कुठल्या वेगळ्याच जोशात असला तर मग झालं.
होय आणि पिऊन असला तर विषयच नाही.
हा,
ते कसं ड्रायविंग करणारल्यानां. ते घेतल्याशिवाय पण पर्याय नसतंत त्यांना होतच नाही ते.
होय ते आणि एक हाय.
हम्म, ते लिमिटमध्ये असलं तर एक वेळेस काय नाही लिमिटमध्ये नसलं तर मग काय. त्याचा पण काय उपयोग नाही पुढच्याच पण मग काय जीवाचा भरोसा पण नाही सोड.
होय तस होतय ते. आपण व्यवस्थित जरी जात असलो समोरून येणार कधी घालू शकतो. तर काय सांगता येत नाही गाडी बघून आपण मागं वा्हायला पाहिजे असं झालंय.
हम्म,
आपण चालत जरी जात असलो तरी समोरून येणारा माणूस कधी घालू शकतो काय सांगता येतं नाही.
हम्, खा असंच की. आमच्या इथं तसच रात्री अ हा, बोला बोला तुम्ही बोला.
आता परवा मी दा म्हणजे डिलिव्हीरी साठी दाखवायला गेलते त्या वेळेला.
हम्म,
ती बाई रस्ता वरूण‌ चालतचं चालली होती.
हम्म,
आणि मागनं त्याला गाडीवाल्यान घाठला आणि ती पण एका कडेला उभारलेली चालत. म्हणजे चालत चालत जाईत उभारलेली.
हम्म,
त्या मूळ पाप पाक तिचा हात फुटला.
मग काय तर.
ती म्हणली माझी काय चुकी नव्हती मी रस्त्यावर कडेन चालत चालेली कडेला असं म्हणजे स्टॉप असल्यासारखं उभारलेलीत त्यांने. माग येऊन त्यान घटला मागचा ओढून पटला खाली आणि पळाला गाडी घेऊन.
मग काय कर ते आमची पण एक दिदी होती ती पण प्रेग्नेंट होती रात्री. तरी जेवन फिरायला चाललेली बघा.
हा,
आणि ती होती रिक्षा आणि फुल्ल पिऊन होतीत.
हा,
आणि तेना जाऊन त्याला धडकली ती पडली पो पोटावरती नशीब त्या बाळाला काय झालं नाही. होय मग काय तर.
मग काय जीव राहायला असलं त्यांचा मग. पोटावर पडल्यामुळ.
अ काय म्हंटला.
पोटाळ पडल्यात त्यामुळेकसं य झालं असतं म्हूनल.
मग काय तर.
ह
होय गेली सोडा काय झालं नव्हतं कितवा सातवा काय आठवा महिना काहीतरी होता नशीब काय झालं नाही.
होच की नशिब चांगलं.
होय नाहीतर मग काय आता जरा काहीतरी झालं तरी पण काय म्हणजे आता सगळं फूड तेन सगळं चेंज झालंय त्यामुळे की नी लय अ जपायला लागते.
होय होय तसंच आहे की ते पूर्ण नऊ महिने खूप जपाय लागते ते.
तेच की आदी कसं सगळं जेवण वगैरे चांगलं होतं सकस होतं आता तसं नाही तर सगळं औषध मारून पटपट पटपट सगळी पिकवायला लागलय त्यामुळे ते अ बाईला पण असं म्हणजे ताकत राहत नाही त्या बाळाला पण राहत नाही असं होते आन ते बाळ सगळं पूर्ण त्या बाईवरच डिपेंड असतं.
होय.
हम्म मग काय तर.
कधी नशीब त्यांना काय झालं नाही चांगल्या आहेत दोघंजण पण.
हम्म.
पोटावर पडल्यामुळं काय होऊ शकते काय सांगता येत नाही.
होय. हम्म.
अलीकडं अपघाताचं प्रमाण जास्त झालेयत.
अ ह कुठं ते आता शहरी लोकं शहरी भागात असच झाले आता ते सगळं. कारण गाड्या भरपूर झाल्यात.
गाड्या येणारऱ्या जाणारऱ्याचे वेगळ्या ऑफिसवाल्यांच्या वेगळ्या मालवाहतकी मालवाहत किच्या वेगळा त्यामुळे सगळ्यांची गडबड वेगळी.
होय आणि गडबड एक लय असते सगळ्यांना.
हा त्यात ती टपोरी पोरं असली तर तर झालं मग.
त्यांचं काही येनं जाणं चालुच असते या रोडनं गेले त्या रोडनं परत यायचं.
मग कायतरी. ते तसल्या मुलांमुळे आणि जरा असं सगळ्या क नी जे चालवत असते व्यवस्थित त्याजा पण सगळं बॅलन्स हलून जाते.
होय होय.
पण तिने गाडी व्यवस्थित मारत पण नाहीत मुद्दामुन अशी ती वाकडी तिकडी मारायची.
हम्म हाऊस असत्या ना त्यांना ज जोवर त्यांचे हाऊस फेटत नाही तोवर पर्यंत गप्प होत नाही त्यानी. एकदा चांगला गणका बसलं की झालं हो. हम्म.
पडून हात पाय मोडून घेत नाही तोपर्यंत शांत बसणार नायत.
मगं ना होय. आता असच अ एक आमचे ते एक ऍक्सिडेंट घालता ए क रिक्षावाल्यांची आणि फॅक्टरी म्हणून आहेतच साखर फॅक्टरी तिथं रिक्षावाल्यांची आणि टू व्हीलरवाल्यांची ती रिक्षाची का सगळे कुठून मानत घुसलेले. असल वाईट झालत. मग काय तर ना हॉस्पिटलमध्ये नेऊन पर्यंत सगळं गेलं. सोपलेलंच सगळं काय उपयोग झाला नाही त्याचा.
होय अलीकडा अपघात भरपूर झालेता आमच्या तिथं पण असं रिक्षावाला दारात त्यांच्या दारात उभा राहुन रिक्षा अस पुसत होता. म्हण
हा
आणि मागून गाडीवाला येऊन गाडी घातली. तो जागेलाच ठार झाला. पुसत म्हणजे आपण गाडी स्वच्छ करतो ना धुवुन काढतो.
कसं होतय एक एकाना माहितय काय? गाडीची गाडीची जी स्पीड असते ना? एककान कंट्रोल करता येत नाही.
हा
हाऊस तर असत्या स्पीडमध्ये जायची गडबड असत्या कुणाला? किंवा हाऊस असते म्हणून करतात. पण कि जर गाडीची स्पीड कं कंट्रोल झाली नाही. तर की मग सगळं काय उपयोग नाही. मग आपल्याला पण त्रास पुढच्या माणसाला पण त्रास अस होते. ते
होय
त्यातलं त्यात राहिलं तर वाचलं तर बरं. नाही तर मग काय? उपयोग एवढं सगळं एवढे दिवस सगळे कष्टात घालून त्या एका चुकीमुळे आयुष्याला गमवायला लागते.
होय ते घर थोडं मागच्यांचा विचार कोण करतच नाही. घर चे असतात त्यांची बायको असेल आणि त्यांचा तर एक लहान मुलगा होता. बघा एक वर्षाचा पण नव्हता. नीट व्यवस्थित एका महिन्याच होता. म्हण
मग काय तर ते
त्या आई व आईचं त्या मुलाचं काय हाल झालं असेल. तो जागेवरच माणूस ठार झाला तो.
होय आणि त्यात कसं? गाड्यांच्या टायऱ्यावर कडं पण लक्ष द्यायला लागत. वर्षातून एकदा तरी कारण त्याचं वर्किंग केवढ की किती दिवस असते. त्याच्यावरती ते ठेवलं परत वेगळं बसवलं तर चालतय. आणि त्यावेेळेस मग जर गाडी‌ कंट्रोल मध्ये तर करायला गेल तर येत तरी जर ते कंट्रोल मध्ये जर चांगलंच नसला आणि कंट्रोलमध्ये तर ते तर कसं येणार मग.
होय होय
असं होतय ना-
त्यामुळे बघून व्यवस्थित गाडी मागन आलेली लय महत्वाचय- जर आता आपण गाडी वापरतो म्हटल्यावर- त्याच्या व्यवस्थित त्याच लक्ष त्याच्यावर पण लक्ष ठेवलं पाहिजे. आपली गाडी कशी आहे? कशी नाही.
हम्म गाडीची ब्रेक व्यवस्थित पाहिजे सगळे.
आपण ह्याच्याकडे लक्ष देत नाही. आपलं काम झालं की झालं असं आहे आपलं. आपण त्या गोष्टीकडे लक्षात देत नाही. म्हणलं आपलं काम झालं की झालं. तर आपल्याला ज्या वेळेला तिथे येऊन बंद पडेल. त्यावेळे आपण रीपेरींगला जातो.
मग एकदमच मोठा फटका बसतोय ना.
हो
पाच दहा हजार रुपयाचा असं सहज बसून जाते आता. कारण इंजिन ऑइल बदलायचं, ब्रेक, ब्रेक ब्रेकचं बघायचं, टायरीचं बघायचं.
हो मग एकदम सगळ हे होते.
हम्म ते इंजिन ऑइल बदललं तर ठीक. नाही तर मग इंजिन ऑइल खराब झालं तर मग. गाडी व्यवस्थित वर्क करत नाही. त्याच्यामु ब्रेकमध्ये प्रॉब्लेम येणार. ते ब्रेक प्रॉब्लेम झाला तर ब्रेक लागणार नाही. ब्रेक फेल होणार. असं होते.
होय त्यामुळे आपणच लक्ष दिलं पाहिजे. व्यवस्थित आपण प्रत्ये गोष्टी कडे ज्या त्या वेळेला लक्ष दिलं ना, आपल्या गाडीमध्ये पण काय प्रॉब्लेम प्रॉब्म होणार नाही. आणि आपल्याला वेळेवेर त्याचं काय होतं. काय नाही. आपल्या सगळं समजून जाईल ना.
हो थांबा. झालाते ठेवतो.
हां चालतंय.